काय करालाय?
ह् काय नाहीय थोडं जेवण झालंय आता वरण वगैरे फोडणं द्यायचंय कुकर लावलेला आज ते छोट्या मुलाची दिंडी आहे ना शाळेत
होय हा
मग त्याला वारकरी केले आता सोडून आलो त्याला.
हा हा
हम्
मग दिंडी काय फिरत्या काय काय?
फिरत होती दरवर्षी, ते दत्ताचं देऊळ हाय खाली तिथ पर्यंत पण आता पावसात च वातावरण आहेय चि कल झाला रस्ता सरळ नाहीत पोर पडली तर काय करणार म्हणून शाळेत तिथंच जरा फिरवणार आहेत, तिथल्या तिथं फोटो वगैरे काढणार व्हिडिओ करणार आहेत.
हा, हा फोटो तेन काढलाय काय नाही?
घरी काढलय आम्ही.
हा, हा, हा. आणि काय हाय जेवण चालू हाय बघ.
हम्म, हम आज काय केलीस?
आं, बटाट्याच्या आमटी करालोय.
हम्.
चपाती तेन झालं.
हा, हा, हा. मी सकाळी तेला आर्यनला भा, हे खाऊन कंटाळा आलाय, सारखं रोज चपाती भाजी, चपाती भाजी.
हा.
मग आज धपाट पाहिजे म्हंटला. धपाटे केलेलो, तेवढंच जरास, हा सगळी पिठ मिक्स करून. हा, तांदळाचं पीठ जरा, गव्हाचं डाळीचं अस.
हा, हा, हा. मिक्स म्हणजे, चटणी वगैरे घालून थापटायचं, काय लाटायचं?
लाटायचं नाही, तळून- तळून केलो लाटायचं.
हा, हा, हा.
हम्म.
चांग, चव लागतय खरं ते.
छान लागत्यात होय, ते तर बारका पण खाल्ला, तो पण खाल्ला. नाश्ता झाला आमचा, आता जेवण. हम्म, बायकांच काही ह्यातच जेवण जातोय. आं
व्हय, जेवताय कधी मग? किती वाजत्यात? एक वाजतात हा, हा.
ह्, बरोबर एकला जेवतोय, हेनी कस, दोनला कामावर जात्यात. मग एकला जेवलं ते आवरत्यात आणि जात्यात.
हा मग ते डबा घेत्यात अन जात्यात कि काय?
होय डबा घेऊन जात्यात.
हा, हा.
हम्म, त्या डब्यासाठी आणि कायतर करायला पाहिजे.
हा, भाजी-आमटी ते डब्याला सगळं द्यायला लागतय?
जा, व्हय, सगळ द्याय लागतय. आणि काय?
आं. अजून, आहे की चालु.
हम, हं.
काय आज - अजून काही नाही बघा. हो, पडला की सकाळी पाऊस, मगाशी आता मोठा पाऊस पडला आमच्या इथं.
होय, आणि उकळ ऊन पडलेल. आता आणि येतोय, एकदा येऊन जाणारच.
होय वातावरण तर झालंय.
हम्म तुला पाऊस आवडतोय काय मग?
होय पाऊस आवडतय पावसात भिजायला आवडतय.
फिरायला पावसात आवडतय.
मला नाही आवडत चिक चिक चिकचिक असं वाटतया.
मग थंडी थंडी पण जास्त नको वाटतेया ऊन ऊन पण जास्त नको वाटतय पाऊस पण नको सगळ बरोबर आहे ह्याच्यात जरा जरास तेवढं
हम्म
नाही. गणपती तेन ठरवला का नाही घरातला?
गणपती आता एवढ्या लवकर नाही तुम्ही ठरवला?
नाही नाही ते काय रेट पण वाढल्यात वाटत भरपूर
होय गेल्या वर्षीच वाढलेले आता पण वाढले वाढले.
कलरचे दर तेन वाढल्यात त्यामुळे गणपतीचे रेट पण वाढल्यात.
हा. काय करायचं सगळी महागाईच आहे.
आम्हाला पैसे देताना पगार कमी सगळ्याच दर वाढवून ठेवतात.
काय म्हणता मग आणि
काय नाही बघा तुला हेअरस्टाईल वगैरे करायला येते?
हा अशी साधी सिम्पल म्हणजे आपलं सागर वेणी वगैरे घालता हा तेच तर एकेकांना मेहंदी काढायला आवडतय. मेहंदी रांगोळी क्लास तेन झालाय काय?
क्लास नाही झाला माझा असंच की मैत्रिणी मैत्रिणी होतो आधी लग्नाच्या आधी पासून शिकलोय एकमेकीचं बघून बघूनच केलो. होय. मग आता खरं लग्नानंतर आधी सारखं मेहंदीच काढत होतो मी
हा शेजारची तेन येत असतील काढाया
ताडी वय येत होते आणि मी पण माझ्या हातावर कॉलेजला असताना आधी काय काम सारखं मेहंदीच काढायचं.
आता ह्या दिवाळीला त्या दिवाळीला कधी तरी एक आता तेवढी काढलेली ते पण मी नाही काढली सगळ्यांच्या हातावर काढली वटपौर्णिमेला आणि मला मा कंटाळा आला की झोप झोपलो गोळाच काढला फक्त एक
आधी सारखं कुट काय आधी मोठी मोठी अ कोपरापासून चालू
आणि मेहंदी ये-येत असत्या त्यां त होते दुसऱ्यांना काढायच होते आणि आपलंच राहतय हा नको वाटतय काढाय तेव्हा
व्हय
म रांगोळी तेन
रांगोळी पण मला रांगोळीत कनी एवढी डिझाईन आठवत नाही. येते काढायला हम्म आमच्या इथं बघा म्हणजे साईडला कणी क्लास घेत्या रांगोळीचं.
हा
आणि दरवर्षी मे मध्ये सगळ्यांच्या दारात अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या असतात. म्हणजे त्या मुली शिकायला येत्यात त्यांना
हा हा
ती लावते ना तिकडं काढ इकडं काढ प्रॅक्टिस साठी. सगळ्यांच्या गल्लीत सगळ्यांच्या दारात असते आणि त्यांच बघून बघून कने आमच्या सासूबाई लय हुशार
हा
त्यांनी दारात काढली की नाही रांगोळी आमची सासूबाई होईत तीच सग सेम सगळी माहीत काढून घेतात.
बरं आहे बग
व्हय लई हुशार आहेत आमचे.
हम्
मग कधीतरी ते आपल्याला वापरता येतय ना डिझाईन ती
हा ते सणाला वगैरे आपल्याला काढायला येतय.
हा हा तसं करत्यात.
हा
आणि सगळ्यांच इथं क्लास झाल्यात तिथं रांगोळी आमच्या हीत गल्लीत का नाही एकापेक्षा एक असत्यात. कधीतरी आता सणावराला कधी आलीस तर बघ.
हा हा चालतय की. आहे की गौरी गौरी व्हय आता तिकडच की, आता इथं नसतंय त्यामुळ तिथं बसवतात मग तिकडची गौरी
दोन दिवस
होय हा रोज काही नाही होणार तिकडं अ पण ह्यालाच की तेवढं. होय जवया इथं चालतेय कि तिथं आरतीला तेन
हा ह
गौरीत काय कासोटा नेसताय काय साधी साडी
साधीच नसतोय.
हा हा हा
आता ते नवीन होत तेव्हा जरा झालं आता काय पोरांच्यातन होत नाही.
होत नाही हा हा
आता तू नेस
मग होय ग गौरी कुठे भरत्यात?
गौरी इकड फॅक्टरीकडे जातोय आम्ही, नाही इथं ते ओपन पीस मैदान आहे बघ तिथं भरून तिथनं असं फिरून गल्लीत आणतात
हा म्हणजे सगळीजण एकत्र असत्यात काय?
हम्म
तसं छान वाटतंय खरं.
होय छान वाटतंय वाजवत तेन आणत्यात हम्म हम्म. मग गणपती तुमच्या तिकडेच असणार
हा होय तिकडंच की ते आधीपासनं एकच असतोय
हा मग ते तसंच की हा हा आणि
काय मग?
पाण्यात
मग आज काय पाणी काय की तू कधी आल आलतं काय माहिती कधी मंग सोम सोमवार मंगळवारी आलतं वाटतं नाही त्याच्या आधी आलतं.
हा हा कधी येतोय काय माहीती चार हम्म
सोमवार मंगळवारच,
चौथ्या काय दिवशी येतंय काय पाचव्या दिवशी येतंय काय माहीत तुला मेसेज येतात का ते?
होय येत्यात की मॅसेज कधी येणार पाणी ते मॅसेज येत्यात की.
हम् पाणी ते काय एक एकदा मेसेज आदल्या दिवशीच पाठवतोय एक एकदा पंधरा मिनिटं आधीच पाठवतोय
आणि लैई वेळानं पाठवतोय एक एकदा तर अकरा साडे अकरा बारा वाजत्यात. तेव्हा मॅसेज येतोय हा मग काय बघणारी बघत्यात आणि काय तसंच की
कोणतर एक जण बघितलं की लगेच सांगत्यात सोड आमच्या इथं हम्म काय चेचाल्यास. अरे व्हय लाईट गेल्या माझी कपडे लावायची आहेत
हम्म मग जरासं भाजीपुरतं तेवढंस हे केलं. बाकीचं मग लाईट आली की बारीक करायचं. काल पण लाईट गेलेली आहे आज पण लाईट गेल्या
होय आज शुक्रवार आय आज काय खरं नाही. हा हा हा हम् हम् मोबाईलला चार्जिंग करून ठेवायला पाहिजे होतं
हा हम
नाष्टा
नाष्टा झालाय सकाळी जरासं भात होता, भात फोडणी घातलेला.
हा हा
हम्म
माझ्या पण आता भाकरी करायच्या आहेत भाजी करायची आहेत कपडे धुतल्यात मग कसं आता वाळत नाहीत. म्हणून मशीनला फक्त सुकवायला टाकतोय पण लाईट नाही आता हम्म
उशर झाला गेल्या खरं तरी झाला अर्धा तास लाईट जाऊन हम्म गेल्या की
अजून काय मग
उम्म
आता उद्या मुलांना सुट्टी देतील लहान बारक्याला उद्या सुट्टी परवा दिवशी सुट्टी दोन दिवस सुट्टी
घरात नको वाटत्यात शाळेत जात्यात ते बरं असतंय
बरं असतंय काय घरात
लई शा घरात पीडतात लई हम्म तर ती जावेची मुली सगळ्यांची नुसता भांडण मिटवायला एक माणूस लागतोय लई म्हणजे लईच भांडतात आसं रागराग होतय तर त्यांना काय कळत नाही ती भांडून एका नंतर एकच होतात
गरज होय हा तसच होतं ते
शाळेला जातात ते बर असतय तर दोन दिवस जातच नाहीत माझं तर लवकर
त्यांच्याच मागं जातोय दिवस
होय दिवस तसाच जातोय खरं आज कोण नाहीत त्या गावाला गेल्यात‌ येतील दुपारी हम
जेवय ते जातय का नाही कधी बाहेर
कधी अस कुणाच तर बड्डे वगैरे असल्यावर ते पण कसं आमच हॉटेल असते त्यामुळे कंटाळा आलाय आता त्या हॉटेललाच तिथ खाऊ खाऊ मला हम्म
आहेत आपल्या इथे पण आहेत चांगले
तुला कुठला आवडते
मला सिटीन ला नाही लई वर्ष झालं सिटी सिटीइन ला जाऊन आम्ही परवा थ्री सिक्सटी सिकस्टी ला गेलेलं इथं थ्री सिक्स्टीला पण म्हणजे वेज आहे पण छान आहे छान आहे जेवण होय मस्त आहे होय तर थोडासा रेट जास्त पण तशी क्वांटिटी पण देतात त्यांनी म्हणजे भाज्यांची वगैरे होय टेस्टी होत जेवणा आमी पण गेलतो होय आहे की
होय व्हेज काय नॉन व्हेज
व्हेज व्हेजच का मी तर व्हेजच खाल्लं नाही तिथं ह छान भौतिक फक्त वेजच असते वाढतं तिथ
व्हेजच्या ठिकाणीच व्हेज चांगलं नॉनव्हेज